हॅलो, हा मॅडम येतोय आवाज,, नमस्कार, नमस्कार अ ऽहे मला वाटतं जॉईन झाल्यानंतर,, अगदी खूप वेळानंतर आवाज येतो. त नाही,, लवकर होत नाही.
हम्,, मॅडम आपण आज स्त्री शिक्षणावर बोलायचऽऽ
हो, चालेल ना,, चालेल, चालेल चांगला विषय निवडला तुम्ही हीहीही स्त्री शिक्षणाचा, आता कस काळाची गरज पण ये सगळं,, हो.
क मी कि स्त्री शिक्षण ही आता काळाची गरज आय, पण अजून पण काही भागांमध्ये. स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध केला जातो,, त्यांना तशी संधी दिल्या जात नाही,, ग्रामीण भागामध्ये आहेऽऽ
हो, ना, हो
नाही,, मुली, बऱ्याचशा मुली शिकत नाहीयेत
अ शीकत पण नाही आणि कसं मी पण म्हणजे एका असं ब बघण्यातऽऽ की जिथे शेती वगैरे आहेत घरातले आई, वडील सगळेच,, म्हणजे मुलऽऽ अगदी शिकून ते कापूस काढायला,, वगैरे म्हणजे शाळा सोडून अगदीऽऽ ते पैसे मिळतात म्हणून तिकडे जातात ते,, मुलींना पाठवलं जातं ते ऽऽ
पण त्यांना हेऽऽ हे नाही समजत की व स्त्री जर शिकली तर ती आत्मनिर्भर होते. आणि अऽ स्वतःच्या पायावर वगैरे उभी राहते.
च, ना आणि होय का,,, परि परिवार पण त्यांना म्हणजे पुढेऽऽ मुलांना पण त्यांच्या पण शिकवलं जाते ना मग.
हा तेच ना मग एक मुलगी जर शिकली तर दोन कुटुंब सुधारतात.. ह दोन कुटुंब इकडचं माहेरचं ह कुटुंब हे होतं सुधारत. आणि लग्न झाल्यावर सासरचं ह कुटुंब शिकत तेही सुधारत. त्यामुळे स्त्रीच्या शिक्षणाची खूप गरज आहे म्हणजे ही. काळाचीच गरज आहे की नाही तेच ना मग.
ते इतके शिकले की लग्नाला मुलं म्हणजे लग्नाला मुलं. भेटना हे झाला आहे परिस्थिती.
हम अशी पण परिस्थिती आहे की मुलींना अजून पाहिजे त्या प्रमाणात शिकवल्या जात. नाही म्हणजे त्यांना ते ह कळायला पाहिजे किंवा मुलगी जर शिकली तर मग, कुटुंबाच्या प्रगतीसाठी पण योगदान देते. कितीच किती का मुली अशा आहेत की शिकून आपलं घर. घर दार वगैरे चालवतात.
हो! आणि कसं आहे ना मॅडम वेळ. प्रसंग सांगून नाहीयेत कधी कोणावर काही झा म्हणजे काही वाईट पण परिस्थिती नको यायला पण आली समजा तर ती मुलगी. कमीत कमी तिला बाहेर स्वतःच्या पायावर उभं राहून तिने दोन पैसे कमवता आले पाहिजेत.
ह तिला कमवता आले पाहिजे आणि तिचं पुढचं जीवन समजायला. लग्न झाल्यावर जर काही झालं, तर तिचं तिचं ती पुढचं जीवन. नोकरी करत राहिली तर तिचा उदरनिर्वाह व्यवस्थित रित्या करू शकते आणि. समाजात एक मान पण तिला मिळतो ना. हा अस म्हणजे समाज तिला असं हे समजत. नाही शिकलेली मुलगी असली का मी असली तर समाजात थोडस फरक तो किं बा नवरा मलेला आहे असा विधवा आहे वगैरे बघण्याच्या दृष्टीकोन. पण वेगळा असतो आता बघा शिक्षण.
बोला ना सांगा.
त्याच्यामुळे आता मुली किती पुढे गेले आहे काही काही मुली. डॉक्टर, इंजिनियर, काही पोलीस अधिकारी हा शास्त्रज्ञ सुधा झाला आहे. मुली किती क्षेत्रात.
आताच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघाल ना मॅडम बा अगदी म्हणजे. जे मा ह्याच्यामध्ये मुलींचाच नंबर आहे. आहे पदावर पण आहे आणि शाळेतले म्हणजे दहावी, बारावी बोर्डामध्ये सुद्धा मुली अगदी पहिल्या क्रमांकावर आहे.
तेच नव्ह त्याच्यामुळे किती समाज हे शिक्षणाशिवाय झालं नसतं ना त्या त्याच्यामुळे समाजात. किती मोठी मोठे मोठ्या बदल घटतात आणि शिवाय. मुलगी जर शिकली तर स्त्री आणि पुरुष यांच्या विचारांमध्ये किती समानता येते ह दोघांना एका पातळीवर विचार करू शकतात.
खरं म्हणजे अनाडी म्हणूनच तिला म्हणजे वेगळ गृहित धरलं जात प्रत्येक गोष्टीमध्ये. ए शिकण हा.
आणि त्यांच्यावरचे अत्याचार पण कमी होतात ना त्यांना म्हणजे हक्कासाठी लढू शकतात. न्याय मागू शकतात जागरूक होतात की नाही प्रत्येक वेळेला हा अन्यायाला वाचा फोडतात बऱ्याचशा मुली कि ब आत्ता स्वतःहून पुढाकार घेऊन पुढे येतात. स्वतः सांगतात काय अन्याय झालाय काय झाला.
तेच ना आणि मुली घाबरतात ना कसंय मुली घाबरतात बोलायला कुठल्या गोष्टीला किंवा काय एक आत्मविश्वास - यायला पाहिजे की ह आहे म्हणजे कसं मुलींमध्ये.
ते तर मग ते शिक्षणामुळेच होते. ते आत्मविश्वास जो येतो ना तो शिक्षणामुळेच येतो आता किती जणी आपल्या मुली बा ग्रामपंचायतीमध्ये आहेत संसदेत आहेत. राष्ट्रपती आपल्या हे स्त्रीय
आपल्या हो गावाकडचं कसं आहे ना गावाकडचं आहे ना लोक म्हणजे घाबरतात बाहेर मुलींना शिक्षणासाठी पाठव व्हायला किंवा काय हो तेच आणि अ काय मग बऱ्याचदा मुलींचं शिक्षण तिथेच थांबून जातं मग पुढे काय शिकायचं म्हणून असं पण खूप मी असे बघितले की मुली लग्नानंतर एक जर पुढचे पुढचं जर व्यवस्थित असेल नवरा शिकवणारा किंवा समजदार असतील पुढचे पुढचा परिवार तर ते मुलीला शिकवतात किंवा ते तिला प्रोत्साहन देतात की कर व्हावं तु काम. काहीतरी र अस म्हणून
हा करतात ना बरेच जण आहेत तसे की वा करतात. आणि काही जण बारावी नंतर, दहावी नंतर शिक्षण बंद करून टाकतात आणि मग त्यांचे लग्न करून आणि मोकळे होतात तर ते तस पण नको व्हायला. त्यांच्या पण विचारामध्ये हा
चाल ते दहा बारावी हो आता नाही आताशक म्हणजे हे नाही. आणि कस आता पैसे कमवण्यासाठी पण दो एवढी महागाई वाढ दोघांची म्हणजे समानता पाहिजे की तू पण आणि आणि जर मुलगी शिकलीच येन घरातच बसली तर ते पण नाही ना बरो मग तिचं एवढं शिकलेलं सगळं व्हा जात
वाया जात ह ती शिकलेली असेल, तर मग ती नोकरी वगैरे करू शकते. मग घराला पण हातभार लागू शकतो. दोघंच कारण की आता एकाच याच्यावर तर घर चालणं आता पुणे झालं मुंबई झालं या शहरामध्ये
महागाई एवढी वाढलीय आता मुलांचं शिक्षण करायचंय सगळं करायचंय.
ह
अ स्वतःची आवडी निवडी पण जपायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी पैसा म्हणजे
पैसा लागतो त्याच्यासाठी?
शिक्षण ह नोकरी आता बरीेचशी मुलं पण म्हणजे त शिकलेली मुलगी च बागतात बघा, लग्न करायचं असेल तर शिकलेली मुलगी जी चांगली वेल शली नोकरी करते अशच मु
ब मग ते लग्नाच्या दृष्टीने मुलीं श णं गरजेचंच आणि त्यांना शिकवण गरजेचं आणि परत त्यात त्यात आपल्याला जर उच्च शिक्षण देता येईल तर ते उच्च शिक्षण देणार जास्त कर मु आ श मु काय झा मु ऑलाईन डिजिटल हे सगळे व्यवार करू शकतात क नाही हा
पण त्याचा म्हणजे कस आहे मॅडम त्याचा गैरफायदा नाही होता ला पाहिजे श हो नाही तर का कधी कधी काय होत नाही त्याच्यामध्ये इगो जो आत्सन्मान असतो ना तो पुढे येऊन जातो आणि मग ते पुढच्याला आपण कमी लेखायला लागतो असं नको व्हाळेला मग
तसंही नको व्हायला म्हणजे शिक्षण पण मिळालं ना तर म्हणजे पुस्तक शिक्षणाबरोबर आप हे दुसरं शिक्षण पण त्यांना गरजेचं आहे ब आपल्याला हा ते तेच अहंकार नको याला पण तेच मला तर हेच वाटतं की बा आता जे खेड्यापाड्यात काही लोक च्यामध्ये मुलीं ज श संधी देत नाही तर त्यांनी ती दिली पाहिजे कारण ती फक्त
म्हणजे गावाकडच्याशी आपण आपण संबंधित आहो रिलेटेड आहोत तर त्यांनी स्वतः पु घेऊ मुं शव पाहिजे क शवा तुम्ही म्हणजे त्यां खर्च किव का बऱ्याच ठिकाणी दत्तक घेतली जातात शाळा क मुलींना शिक म्हणजे स्वतः पैसे नसतील गरीब असतील तर तुम्ही म्हणजे अस के जातात मुलांना शिकवायला आता ते ऊस तोडीवाले हे त्यां म्हणजे तेथ सहा सहा महिने नसतातच त्याच्याबरोबर त्यांच्या मुलांच नुकसान नाही श त्यांच्याो जात तसंच हो
हा तेच म्हणते मी किसे क शिक्षणामुळे केवळ एका घ व्यक्तीची किंवा एका घराची प्रगती होत नाही तर ती संपूर्ण समाजाची म्हणजे विकासाची गुरु केिल्ली आहे
हो ना हो
आपल्याला म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी एवढी मोठी ध उपलब्ध करून दिली आहे ह मग चा लोकांनी म्हणजे उपयोग करायला पाहिजे जे लोक अजून पण हे करत नाहीये त्यांनी मुली शिकवल्या पाहिजे लवकर लग्न करून घालवून द्यायच्या असं असं नको करायला त्यांना त्यांच्या पायावर उभ जव त्यां ववितित्या पारड जाई का आप का संकट आले तर त्या त्यांच्या
ते कधी सांगून नाही ना म्हणजे कस कधी पण आता तुम्ही बघितलं असेल करोनाच्या वेळेस क हो करोनाच्या वेळेस किती हे झालेलं आता मध्ये करोना दोन हजार मध्ये करोना वगैरे आलं ते त्यावेळेस मुली म्हणजे काय करू असं गोंधळून गेलेलं कधी म्हणजे काय करायचं शिक्षण नव्हतं काही नव्हतं कुठे जायचं कसं म्हणजे निर्णय नाही घेऊ शकत
निर्णय घेऊ शकत नाही आणि शिक्षणल्या तर एक निर्णय क्षमता पण येते ना आपल्यामध्ये कि आपण काय करायला पाहिजे काही नाही करायला पाहिजे कोण व्यवसाय करायला आत्मविश्वास तो एखादा्या व्यवसायाचा आपण निर्णय घेऊ शकतो
आणिस चार गोष्टी शिकलेल्या असल्या त्या कामी पण येत ना अशा वेळेस म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा नुसत शिकून करायचं का ते वेळ वेळेनुसार ते हा तसं करतं पण आलं पाहिजे त्याचा उपयोग.
उपयोग पण झाला पाहिजे. तेच म्हटलं की बस गरजच आहे बा आता शिक्षणाची मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी. आणि शिकताय बऱ्याचशा मुले आता हा हा छानष ला हा. हो तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं बरं वाटलं ह चालेल परत कॉल करेल हा धन्यवाद.